हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा बोला काय काय म्हणतय कोणता पदार्थ आवडतो तुम्हाला सगळ्यात जास्त
मला तर सगळ्यात जास्त खायला नॉनव्हेजच आवडतय कारण का आमची इकडं आमच्याकडे आपल्या म्हणजे कोल्हापूर भागात नॉनव्हेज जास्त चालते व्हेज पेक्षा तां
नाही पण ना हा, हा, ह
मटन भाकरी सोनकडी जे तरी कोल्हाप म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या कुठल्याही गावात गेला तर एक दोन, तीन, तीन, चार तर धाब शंभर टक्के तुम्हाला भेटणार हे फक्त नॉन व्हेज साठी हा प्रसिद्ध
अच्छा
तुम्हाला काय आवडत?
अ कस आहे नॉनव्हेज पण खाते पण ज काहीच नाही याच्यामध्ये जस की काही वेगळं असं काही खायचं म्हटलं तर मला पावभाजी आवडते. तर बाहेर अजून काही खायाच झालंत तर!
बर!
हा काय हा काय म्हणालात, नाही तुम्ही बोला!
आता आम्ही एवढं आता आम्ही एवढं म्हणजे इकडं तिकडं फिरत असतो. तर व्हेज हॉटेल पण असतंय नॉनव्हेज पण असतंय तर कधी व्हेज हॉटे हॉटेल ला जाव वाटत नाही, आम्ही कायम नॉनव्हेज खातो. म्हणजे घरीच काही व्हेज केल असेल तरच ते घर जास्त आवड नॉनव्हेजच.
अच्छा!
हम्म! कारण का ते नॉनव्हेज खाऊन आता ते कसं करतात ते शिट्टी पण शिकलोय ना. कुठ पोरांसोबत बाहेर गेलो तर नॉनव्हेज नॉनव्हेज करायला असल आम्ही चार जणचा ग्रुप आहे तो चौघं मिळणच कर
हा म्हणजे तुम्ही एकंदरीतकी तुम्ही मांसाहारी आहात. बरोबर आहे ना? हा एकंदरीत म्हणलं तुम्ही मांसाहारी आहात म्हणलं!
हा मांसाहारी. हम्म!
हा कारण अ मांसाहार करणं वाईट नाहीये. पण कसं होतय की आपण बिचाऱ्या त्या जनावरांना मारून खातो त्याच पण दुःख होतं कसंतरी होतं.
बर हो ओ का ते आता पूर्वीपसनंच चालू आहे. त्याला आता आपण एक तीन चार लोक मिळून बंद करू शकणार नाही ना.
ते तर आहे पण आपण जर खाय च सोडलं तर हळूहळू कसं सगळेच लोक शाकाहारी होऊ शकतात ना?
बरं म्हणजे हे तुमचं मत!
आहे माझं मत म्हणजे मी पण खाते असं नाही की मी खात नाही. आ पण बाहेरच खायचं झालं तर मला कस राजस्थानी लोकांची जी थाली असते राजस्थान जेवण असतं दाल बाटी चूरमा वगैरा हे ते, ते मला आवडत. पंजाबी लोकांच पण जेवण छान असत त्यांचे पण की जे अ ताट हे असते म्हणजे थाली. ते पण मला आवडते जस की दालमखनी, रोटी मटर पनीर आ हे सगळं त्यांच म्हणजे त्या त्यांच्या ज्या पद्धतीने ते बनवतात ना ते पण ते खूप छान वाटत जर काय खायचं म्हणलं तर बाहेर जाऊन तर ते चांगलं वाटतं मला आणि राजस्थानची जी स्थानी जी थाळी असते त्याच्यामध्ये तर त्यांनी चपातीच देतात आणि एकदम अशी हा गरम चपाती असते तूप वगैरे लावून दिलेली असते.
हम्म!
जर तुम्ही त्याच त्यांच्याच मॉडेलमध्ये जात असाल राजस्थानी लोकांच्याच. तिथं खूप चांगल्या प्रकारे
होय होय आम्ही एकदा गेलो होतो राजस्थानला! तिथं जरा जेवणात जास्त म्हणजे स्वीटच वापरातात.
हा हो गोड स असत तिथं हा थोडस गोड चहा असत.
हम्म.
त्यांचा
हो जेवण छान असते म्हणजे आम्ही एकदा गेलो होतो. अ कमीत कमी त्यात स्वीटचे प्रकार प्रकारच होते चार पाच स्वीटच होते.
अच्छा!
इकडे कस आम्हाला तिखट खाऊन सवय हे हे गोड खायला गेले की ते जरा तोंडाला हे होतं.
नाही पण राजस्थानच कसं आहे तिथली मिठाई खूप प्रसिद्ध आहे ना. वेगवेगळे मग आपण जर तिथं तिथं पण तुम्हाला चांगला मांसाहार भेटू शकतो म्हजे तिथं पण तुम्हाला ते हांडी मटण हांडी चिकन आणि पूर्ण चुलीवर बनवलेलं आहे. भांडीमध्ये शिजवलेलं अ परत आस वेगवेगळे त्याचा प्रकार भेटत. अच्छा अच्छा!
हा त्यामुळे मांसाहार कराय जरा
नको वाटते हा म्हणजे आपण. हा म्हणजे आपण तो महिना पाळलेला असतोय आणि पण त्या महिन्यामध्ये असं काही खाऊ शकत नाही.
हम्म
बरोबर आहे आणखीन काय मग दुसरं का आणखी तुमला आवडतं. हा खाण्यामध्ये
आणखीन एक पनीर.
अच्छा पनीर तुम्ही स्वतः करता का स्वयंपाक करता का कधी
कधी तर अस बाहेर मुलांसोबत गेलो तरच फक्त ते नॉन व्हेज आणि व्हेजला कस बर करेक्ट लागते व्हेजला खपूण जाते तेवढ मग ते व्हेज कधी केल पण नाही सोडा नॉन व्हेज काय असेल ते सगळ पण चिकन फ्राय वगैरे मटन फ्राय सर्व
अच्छा म्हणजे बाहेरच बनवंत एकदाच घरामध्ये पण
नाही नाही नाही घरामध्ये नाही कधी बनवलं. बाहेरच असं ह् अजून मग मी जेवण करायला बघत थांबायचं कि काय कर हा तिचं बघून तिचं म्हणजे तिझं शिक्षण आम्ही
अच्छा अच्छा म्हणजे बघून बघून शिकले.
हा बघून बघून शिकलं.
अच्छा!
मग तुम्हाला सगळ्यात जास्त रेसिपी म्हणजे असं. करायला मला करायला.
अ करण्यासाठी मानले तर कसे सगळेच पदार्थ व करते. आपण करू शकतो आता आमच्या घरामध्ये कसं बिर्याणी खाल्ली जाते तर आम्ही. बिर्याणी पण बनवते म आणि दुसरं भाजी चपाती वगैरे येते सगळं. छोले वगैर बनवले काही पनीरची भाजी
मला शाही पनीर एक आवडते जास्त म्हणजे घरात कधी ज आणल तरी ते शाही पनीरच करतात त्यात वेगळ का अस अस बोला
हा आणि मग ते पनीर कोण बनवत तुमची मम्मी बनवते ती तस पण
होय मम्मी मम्मी च म्हणनये दादा दिदीचं दिदी पणं नाहीं दिदी दिदी लग्नं झाले दिदी लग्नांच्या आधी होती तेंव्हा ती सगळं जेवणं करतांना मलां तुलां सांगायचे असतं कुठं कायं करांयली आतां कसं मम्मीलां हम्मं मंग मम्मी जरं आम्हांला टाईम असलां तरचं आम्हीं तीच्यांकडे लक्ष घालंतो असं असं हम्मं असं खंरहांयं तूम्ही घरांत कायं जेवतां तवां डेली जे करतांत ते तसं पणं अखां मसूर परंत गवारीची भांजी एक फेवरेट आहे गवाराची भांजी चपांती
मी समजां एखांद्या दिवशी कधीं मम्मीचं गेली बाहेर आणि कोणीच नसल घरांत तरं पणं कायं बनवूं खांरा कूंट्टा देशील
त्यांवेळी जरं पप्पां जरं घरांत असले तरं मंग बाहेरून आणायंला लागते कारणं कां ते मी माझां भाऊं कसं होईल तेस खाऊं शकते आमच्यां दोघांच्यां हातांत तरं पप्पां जरी पप्पांचा रांग परफेक्टंचं रहाते
अच्छा
बरोबर म्हणजे मम्मी कधीं कधीं तरं जांते गांवी म्हणजे मम्मी मी गांवी गेली की आई घरांत असतें मंग आई करूंन घालते की हां आज्जी हां ती करूंन देते असेलं मंग दोघी पणं जरं गेल्यां तरं आम्हीं तिघं पणं बाहेर जांतो जेवांयलां
अगं म्हणजे कधीं घरांत बनवांयच प्रयत्नही करतं नाहीं
नाहीं घरांत घरांत तेवढं केलं पोरांच्यांचं कसं होऊंन जाते हो
गणपती पणं असं कांहीतरी असेलं कि बाबां कधीं पोहे बनवले किंवा शिरा वगैरें
हां हां तसं तसं केलं की पोहे चहा अं पोहे चहा मॅगी पास्तां नूंडल्स ते केले मंचुरियंन सिक्स्टी फांय घरांत केले हां घरं हे सगळे घरांमध्ये बनवले-
नाहीं म्हणजे स्वंतः बनवले फायनली स्वंतः बनवले अच्छा अच्छा
ज्यांवेळी मम्मी करायंचे त्यांवेळी सगळं बनवलं
अच्छा
हां
आणि मंग कसं हे असतं तेच बाकीचं जीवन आणि कसं कायं असतं मंग जेवणाचं जेवणाचां आणखीन कायं वेगळां कायं असतें बंदल मंग गोड खांयला आवडते त्यां
गोड मध्यें मी शिरांच खातेयं बाकी कांहीं नाहीं खातं नाहीं
जसं की श्रीखंड वगैरें खांतातं आम्रखंड खाल्लं जातं असं ते
नाहीं तिची एवढी आवडं नाहीं कधीं तरं कुंठे जरं बाहेर लग्नांला वगैरें गेलो तरं ते खां खाऊं शकतो कारणं कां तिथे खांयला. जरं घरांत कायं ते मलां स्वीट पाहिजे पाहिजेलं असले तरं मंग माझं मी शिरां बनवूंन खाऊं शकते.
अच्छा म्हणजे तुमचं तुम्हांला ते बनवांयलां येतंय. मंग एक मंग यांयला पाहिजे एकदां खांयला हे यांयला पाहिजे मंग शिरा खांयला आहे नां.
हां
कसलं बनते ते तरी कळेलं नां
हो नाहीं नाहीं असं तूं
हे जसं पण असेल साधं जस पण असेल तरी
तुमच्यापेक्षा ज जरा आमची चव म्हणजे कमीच अस.
असं काही नाही कारण असं काही नसतं असं असतं मोठ्या मोठ्या हॉटेल मधये ना जे स्वयंपाकी असतात. सगळे कसे अ आचारी जे असतात ते सगळे माणसंच असतात. मी तुम्हालाच तरी दिसणार नाही.
हो खरं कसं असं तिने शिक्षण घेऊन ते हे केलं. जेवण कराय सुरुवात आम्ही तसं नाही आम्ही बघून
अ आपण नंतर बोलूया मग हा हो.